हा बोल दीदी
काय कराले बे?
काय नाही बघव घे बसले, तू काय कराले?
माझ बी आता जेवण झालं.
हम्म हा हा, बोल बोल ऐकु येऊ आला बोल. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोल, ऐकू येऊ आला?
हा ऐकू यायलय बघ, सांग.
हा बोल, काका जेवले?
बटाट सार केलो होती स्वाती. भात केलो, ते चपाती न जेवण केलो त्याच. आटून झालं न फोन लावायला पूर्ण ओरून बसले बघ आता. तू तर लावत नाहीस अ
मी बी आज डोशाच केले होते बाई, डोशा-चटणी करून खाल्ली आम्ही बी.
हम्म.
का करात, आमलेट, चपाती सॉरी डोशा ते सगळ्या खाल्ल्या होते.
हा, तुम्ही कसं करतासा डोसा? लालच होत नाही आमचं.
ए तांदळाच्या पीठामध्ये जरा आपण तांदूळ, उडदाची डाळ भिजत घालतोत ना त्याच्यामध्ये एवढ्या चनेची डाळ घालाव, चनेची डाळ आणि जरा मेथी घालाव मेध्ये घालू न चांगल भिजत घालाव, ग्राइंडर करून अ सकाळ-सकाळी तसेच, मीठ ते काही बी नाही घालाव तसेच भिजत ठोवाव, जेव्हा घालाच्या टायमामध्ये थोड सोडा बी अ मीठ घालून चांंगलं फिरवून अ चान्गलं दोशा जरा बॅटर ते चान्गलं राहाव जरा लय थिकनेस चान्गला राहावा त्याचा, असा काय बोलतात पाणी-पाणी नाय रहावा, चांगला म थिकनेस चान्गला राहिला ना दोशाचे, तवा आता तव्यावर ठेवलं कि जरा आणि तवा ते लाल होताना काय कराव होतो जरा ग्लासमध्ये पाणी आणि तेल दोन्ही मिक्स करून घेऊन दोश्याला लाव, दोश्याच्या तव्याला लावा.
होय.
दोशेच्या हा, दोशेच्या तव्याला लावला होतो तो दोशा घालातात ना तवा चांंगला ओडत असं चिपकत नाही तव्याला.
म्हणजे किती घालतेस तू तेच्यात?
बघ अ मी सकाळी तांदूळ आणि उडदाच डाळ भिजल घालतो बोलतो संध्याकाळी संध्याकाळच्या टायमामध्ये मी ग्राइंडर करून घेते, ग्राइंडर करून आणि सकाळी धुते तशेच बारा घंटे होतात, बारा बारा चौबीस घंटे होतात पूरा एक दिवस पुरा, हा सकाळी थोडे बोलतो. मस्त ते करून बघ पण मेन काय रात्री आपण तांदूळ भिजत घालतानाच चण्याची डाळ बी आणि याचे मेथी मेथीचे दाणे घालाय ते घाटले म्हटले तर मस्त लाल लाल आणि चमकतात माणू आज तर एवढं मस्त झालं दोशा हा असं ब फर्स्ट पाणीमध्ये जरा तेल घालून फुकून देते. तव्याला फर्स्ट दोशा घालायचे पहिला काय करते बहुरा तवेला लावते बहुरा तवेला बहुरा पाणी आणि तेल मिक्स करून लावले की गाव ते दोशा मस्त उडतच चांगला स्प्रेड बी चांगला होती आणि असं पलटले की क्रिस- -स्पी होती आणि काव होत मस्त असा कुरूम कुरूम कुरुम कुरम होतो माणूस डोशा मस्त होतात. तश्या संघट थोडा चटणी हं
झालं न अयलवी बरावाटीन मणली कुठं गे म नाश्त्याला उपिट करून सोडलो. आज दुपारी घालाव म्हणलं होतं भिजत घालतो. तसं आठवून आला ना फोन लावलं तो
तेेजे तीन ग्लासला एक अर्धा ग्लास वर जरा मुर्द ताळ घाल कसं पुर ये सगळं भेटून एक ग्लास बघ उडदाचं डाळं चण्याची डाळ एवढं मेथी तीन भेटून चांगला ग्लास हय ग्लास झाले की चल मेथी बोलते उगीच थोडेच एक चमचा बरी झाला मेथी ते सोडायचे काम करत
हा म्हणजे लाल करते ते लाल करून जर कलर यायं सारखे करते दावशीला
मस्त एवढं लाल लाल होतेती ना भार आहे त्याच्यामध्ये भेटतो ना हॉटेलमधी
हं युट्यूब मध्ये बैटलो थोडं कास दाखवलं ना युट्यूब मधी म्हणूनच विचारलं हो तुला
सोडा घाला बघ सोडा घाला बघ सोडा घालाव आणि ते पीठ ह पीठ घटराव आहे थिकनेस तेची मोठा चंगला रावा ते सोडा गाठला की आपले आप लफे होत रा दे पता चले की चु फुकून जातात पता चले
हं मी दोन तीनदा तसं केलो घरात असं घ गडबड डोसा म्हणत्यात की रव्यात जरा अर्धा कप दही घालून फव घालून भिजवून करावं म्हणून केलो ते काय हा इनस्टंट करावं जाऊन स्वाद ते वरडायला ते व्हाला बरोबर झालं ते तसला भूक लागलं होतं तिला बी झालं एक लेव्हल ला आणलो ते घवाचं पीठ गाठलो नेक्स्ट टाइम तेला घावाचं पीठ गाठलं की त्याच तेऊन सोडलं. टाकून सोडलं मोश्रब किटातून हं
तसं नाही ते रवा एकच बिजवं अर्धा दोन्ही बराबर घेवं रवा आणि मैदा दोन्ही बरोबर घेवा चांगलयं एक दोन चमचे थोडे दही घालावं आणि दही घालून सोडा घालून मीठ घालून फिरवून एक अर्धा घंटा अर्धा घं
पाच मिनिटाच व्हिडिओ बघून करायला उठलो ते काय की झालं वेस्ट झालं फड-
नि निर्दोषा बघितली का तू निर्दोष ते बी मस्त ते बी करून बघितले आम्ही. ते तर एवढं सुपर राहते का बोलू मी मस्त राहते. का बी नाही खाली तांदूळ धोवुन ग्राँंडर करून घ्यायच्या- तांदुळ हॅलो हॅलो.
हॅलो ऐकू आला
हॅलो.
हा आला ऐकूया आला कटू आला काय?
जरा नेटवर्क प्रॉब्लेम हाय इथं म्हणून आणि एकदा लागला किमग आणि आनंद दादा फोन लावल आज. हम्म. तेच आमंत्रण द्यायला.
हां.
बोलले केले माऊून तुला आहे बरं बरा बोलला फोन मधी
हम्म.
ते एक तारखेला सगळ्यांना आमंत्रण देणार आहे एंगेजमेंटच तुला बी देेते हां. कस रेडी वावझार ऐडिया पाजोत.
घे की जरा चांगलं पटोची साडी ते त्यांनी द्यायला तर का तुम्हीच घेवा पटोची साडी.
नाही पोरग्याकडचे घेतलेत मला साडी हिरवा साडी घेतेत नाही.
हम्म.
पायातलं चेन साडी सगळं घेऊन ठेवलेत कालच अंगठी बी त्यांनी चाइस केलंत ग्रीन आहे त्यांनी हे सपरेट काय की कात्री लावत नाही म्हणत साडीला.
हा हा हा हा.
त्याजवरच एक ब्लाऊज घेऊन टुलेत कोरिअर करतो म्हणलेत
हां.
ब्लाउज जरा एम्ब्रॉयडरी बी करून देणार आहे. ते पोरग्याची आई म्हटल्या चांगलं शुवु घाल म्हणून
कशी शिव मालते मालूम ते पिक्चर कोणसा ते अह बाहुबलीमध्ये ब्लाऊज थोड चंगल राहते पुरा थ्री फोर हँडस म धी राहती मस्त हा देवसेनेचा ब्लाऊज
हा तसलं ते सगळं आयडिया घेऊन शिवू घालायचा ते घेतले एम्ब्रॉयडरी मशीन असते की
हा हाव.
स्वस्त मध्ये घेेतलं तर
हम्म.
चांगलं आहे मशीन कम्प्युटर वर न डिझाईन पडते.
हा हा हा.
तुमच्याकडे काय रेट आहे?
आमच्याकडे लई महाग आहे बाई पाच शंभर ए्ब्रॉयडरी घालालीच आमच्याकडे हजार दोन हजार आहे
अयप्पा आणि ते कसं शिऊ घालायचं मागून घ्यायला नुसतं वर्कलाच जोडत वाटल तर.
हा नाही त्यांनी धरून शीवत तेन्हा आईडीया राहते. त्याला आयडिया राती हँड्स ला बघून- ते नाही त्याचा मधी गॅप राहते ना ते घेऊनच स्टिच स्टिच मारतात हम्म.
हा आणि ते मी घेेतल ते पहिला मधी एक ब्लाऊज लुना शिऊ घातला हाताने स्टोन वर्क केल त्यान बसून.
हम्म.
''कुशाला लग्नात पूजा करून दिली की, तुझं ब्लाउज तसं, ''
हा हा.
''दोन मोती लावलो, ब्लाऊज थोडक्या कास दिसना कवायला देणार आहे. '' ''कसं काय आहे, रेट विचारा मग ते ब्लाऊज ते ब्लाउज यायला दोन-तीन दिवस पाहिजे. ''
''त्याच्यामध्ये वे मिशोमध्ये हाय, बघ मिशोमध्ये चांगला मार-''
हां, मारून बेटलो, तीनशे चाळीस रुपये म्हणा. ''एम्ब्रॉयडरी केलेला आहे, खरं बारीकय डिझाईन. '' ''म्हणजे जूम काढले छान दिसते, हा. '' बघाव म्हणलो आणि काय-
''ओरिजनल, मोते्या भेटा ओरजिनल मोते भेटा हिरवा हिरवा लाम मांडेसारखा, '' ''ना मांडेसारखा, मोत्या भेटाला हिरवाचे हिरवा हिरवाचे अपोजिट, '' पिंक कलर अन तो सिल्वर कलर, गोल्डन कलर,
ड.
''हां, सगळ मोत्या बेटात अंडे, अंडे, अंडे सारखं राहते बघ, बारीक-बारीक-बारीक मोत्या राहतात. '' दलाईने सलाइन राहते.
''तेच सगळं आयडिया घ्यालं तुझ ब्लाउजच. ''
''ब्लाउज हड आजकाल ट्रेंड आलाला, जो आपला हँड राहते ना हँड्सला साइडला उरव, '' ''पाणारला लाम घ्याच्या, तुला पाहिजे तर एक डिझाईन पाडून देते मी, ''
हां
''बघून घे त्याच्यावर बघून शिवन घे, मस्त पिटीला हां पीठचे गळा-'' राहूदे, लुक चांगला येते साडीच्या,
तेच, मोठ डीप टू घालणार आहे जरा मागं कस टू- गळा,
''मागा एक आता फर्स्ट टाइम तुला चांला दिसतो, फर्स्ट टाईम पानचा गळा ठेव. '' पान चवडामध्ये,
पान हां, ते जरा फोटो सोड की मला कसं कसं,
''ते आणि राऊंड-राऊंड बी भेटते राऊंड म्हटलं तर, त्याच्यामध्ये याला घागरी सारखा राहती. '' घागरीचे ते चौडा कशी राहतील पतळकडे? तसा भी राहती, लई लुक लई मस्त येत राते त्याच्या,
''म्हणजे एक लेहंगा घेतलं होत की, मी बिजापूरमध्येध्ये. ''
हं
ते लेहंगाचा ब्लाऊज शिवायला दिले होत तेहात घराकडे, ब्लाऊज ते- ''करून सोडल तीन, दोन-तीन टाईम शिवायचं एक म्हणून भेटली का तु माझं लेहगाच, ''
हं हं हं
''तसं होऊ ने म्हणून, जर आयडिया गेला सगळ्यांकडनं. ''
''हं, ब पण परफेक्ट टेलर वाल्याकडेच दे, चांगल्या- चांगल्या ब्लाउजा. ''
हा. ''तेच एक दोन शून गाठलो परवा, ते चांगला शूलीया फिटिंग चांगला आहे त्याच, '' तिचाच, घालणार आहे आता,
हान हं, नाही काय नाही रजन कौडेशर चराला आहे.
''पंधरा हजारच घेतलेत म्हण, आणि ब्लाउज त्याचा समा असा की, ''
हां हां हां, हाआणि बेस्ट रॉंग ब्लाउज चांगला. ''हबळीचे आहेत नाही त्याने, चांगलं ट्रेंड तू बी काम नाही आहे बोलासारखा दाखव. ''
होय तसं दाखवतं.
डिझाईन पाडून दे एक साईड ब्लाउजची डिझाईन पाडून देतो.
केला, तू बी ये जरा लवकर.
मी कोणत्या तारीखला येऊ बोला? अनराजची एक्झाम कवा खतम होयची ती कवा येयची?
कवा खतम होतेत बघ त्याचं.
हम्म.
आता आक्काला बोलावयला जाणार आहे मी एक तारखेला.
हा हा.
नाहीया जातो म्हणाली, बघू तिनं‌ आले की
हम्म.
आमंत्रण द्याला चालू करते एक तारखेनं, ते आनंदा दादा वरडालंय एकसारखं. ते आमंत्रण आजून दिले नाय, म्हणून ना द्याला चालू करायचंय‌ आता.
हम्म, का नाही पूर सेट करून घे बघ, चांगला सेट करून घे बघ. ब्लाऊज वर जो ब्लाऊज ची मॅचिंग राहती ना
हा.
साडीचे मॅचिंगचे ब ब ब्ल बंगड्या ठेऊन घे. आणि कंबरच्या पट्टठा घे, चांगल्या गळ्यामध्ये
हा ते एक बघायचाय. तिथं एक ते पार्लरस मॅडम हायतं, म्हणजे लग्नाचं सगळं ते धरतेत त्यांनी. म्हणजे अक्का तिथं शिकले ने तिला म्हण जे जरा कमी करून देते आणि त पैशा घेत नाय तिच्याकडं जरा जायचंय आणि ते फेशियल क्रीम ते ना कोणचं चांगलं आहे फेशियल क्रीम मध्ये?
माझ्या फॅनला ते गोल्डन कलर चंग राहते गोल्डच्या.
हा.
गोल्ड हा गोल्ड किट मस्त राहती चमकती फेस.